हॅलो हा काय करतेस.
काय नाही बसलोय.
होय रेंज नाही काय हा ऐकू येत नाही.
हो रेंजचा प्रॉब्लेम होता नाही तर थोड्यानी तर पाऊस पण चालू आहे.
होय मोठा आहे का पाऊस.
म्हणजे बारीकच आहे आता मगाशीच मोठा येऊन गेला.
हा हा
थोडा वेळ थांबतो आणि परत थोडा वेळ चालू होतो. त्यामुळें काय करता येत नाही पावसाचं. हम्म
मग
त्यामुळें सगळ्या कामांचं पण अवघड झालंय. अ घरी मी आणि म्हणजे त्यांच्याच राहतो बीचमध्ये घरी मम्मी पप्पा ते न सगळेत मोठी जॉईंट फॅमिली आहे चांगली.
होय
आणि काय तुमचं काम ते न काय.
काय नाही मी गजरा बनवते, आता चालू ते काम. मगाशी पाणी आलंत पाणी भरून घेतलं भांडी घासलं हो करत हम्म बसून घरात
होय चांगली गोष्ट आहे आणि हे काय काय बनवले आज तु जेवनात.
आज शेपूची भाजी होती.
शेपुची भाजी.
हम्म शेपूची भाजी भाकरी.
हम्म
हम्म
शेपुची भाजी खाता तुम्ही.
हो खाते
मल नाही आवडत.
हम् माझं तसं काही नाही मी सगळं खाते.
तशी मला शेपुची भाजी, अंबाडीची भाजी, मेथी नाही आवडत.
मला मेथी जास्त नाही आवडत. आंबाडीची भाजी ह फेवरेट आहे माझी-
अंबाड्याची भाजी आंबट लागत्या.
नाही व्यवस्थित बनवलं की नाही लागत.
नाही मी एकदा खाल्लेली. ट्राय केली मला आवडत नाही तेव्हापासून
कशी बनवलेली.
मी नाही बनवलेली, कोणी तरी दिली घरात तेव्हाच त्यामुळे घरात आंबाड्याची भाजी पण आनत नाही करत पण नाही.
होय हम्
मु तसंच मी बीची भाजी तेवढी खा
हो बीट
हो हम्म, बीटची भाजी ती मस्त लागत्या हो, बीट खिसायचं चांगलं. पूर्ण बीट घिऊन घ्यायचाच. चांदला आणि त्याला भाजायचं त्याला स्वच्छ धुवून ते बीठ. पाणी ते निून पूर्ण असं पाणी काढतोय ना आपण सोयाबीन मधलं सोयाबीन दि ''--'' ला तस बीट मधलं पण पाणी काढून घ्यायच. आणि भाजयचं चांगलं पूर्ण वासूस पर्यंत भाजलेला ना. आणि आपण मेथीला त्यां कसं डाळ भिजत घालली तसच बीटला पण डाळ भिजत घालायची. ची अधिकर एक तीन दोन तास अधिकर. ते ह्यायचं त्यामध्ये हम्म, आणि का नाही कांदा चिरून तेलात कांदा फोडणी द्यायच ते झाले की, की मी मीठ, अ आणि बीट परत भाजायला घालायचं आणि थोडं भाजायचं मिठासोबत कांद्यासोबत.
काय.
आणि मग नाही चटणी घालून. आणि ती मीठ घालून मीठ ऍडजस्ट करायसाठी तेवढं घालून सगळं क नाय. त्याला भाजलं दयचं अजून एक दोन मिनिट आणि मग ती डाळ घालून. ठेवायचं शिजवायला द्यायचं चांगलं शिजलं का नाही.
हम.
डाळ शिजली की, झालं बीटा त्यासोबत मस्त लागतंय.
होय होय. हो गोड गोड नाही लागत.
नाही नाही गोड नाही लागत तिकड लागतं भाजी कसं लागते त्याची. बीट गोड नसते ना म्हणूनच त्यामुळे गोड नय लागत.
हा हा,
होय. एक मिनिटच आवाज हॅलो,
हॅलो येतोय हॅलो हा, आला ना,
आला आला तुम्ही काय गजवे हे करालता ना,
होय.
किती झाले.
नाही आता घेतले अजून आता बाळ रडते बाळाला झोपवायचं.
अगं बाई एक मधी मध्ये करत अस ना,
होय.
तसंच असतय होय. तिला पण शिकवा गजरे हे करायला.
होय शिकतेय किती दोरावड. पुलवड.
हे
म,
तुमचं काम कॉलेज काय आणि.
कॉलेज माझ एक्सटर्नल आहे. नर्सिंगला आहे मी''
एक्स्टर्नल.
जी, होय. आता बाळामुळे जायला मिळत नाही ना.
हम्म, ते एक्झामस च तेन कसं चालू आहे मग?
एक्झाम असेल तर मग मेसेज येतोय, मग फॉर्म भरायचा मग जामलं तेवढं जायचं.
ह, आता कितव्या इयरमध्ये हयासा तुम्ही?
आता सेकंड इयर आणि दोन महिन्यांनी कमप्लीट होणार.
दोन वर्षाच्या
नाही तीन वर्षाचा आहे आणि सहा महिने इंटर्नशिप असते.
खरं तर तुमच दोन महिन्याने कंप्लिन्ट होणार मंथली, मंथला त्यांना आता दुसरं वर्ष चाललं हा, तिकलं काय
हा डिप्लोमा कोर्स.
हम् आणि कसंय मग रडाय लागलेय ती.
होय. तिला झोप आलीये ना आता, हॅलो?
ते नुसता डत्या, हॅलो बोला ना
हा मग?
तेच. अजून कामं पडल्या माझी खूप. करायची मी न कपडे पण काही नाई घडी घातले.
तेच खुर्चीवरती कपडे पडल्यात, होय म्हणजे आल्यावर कंटाळा येतोय ना सग काय रात्री उशीरनं झोपते मी सकाळी लवकर उठायला लागतय. त्यामुळे लेक्चर मध्ये पण झोप येतात.
सकाळी किती वाज उठतो?
सहाला उठतोय, साडेसहाला उठ तुम्ही प्रत्येक वेळी आज करायच नव्हतं. म्हणून किती, अं पाऊणे सातला उठले बहुतेक.
होय.
त्यामुळेच रात्री झोप एक लागत नाही, बारास साडेबारा एक पर्यंत असतो बसलेले. चल जारा आणि तिला झोप याय लागली समोर मॅडम शि द्यायला लागल्यात. आणि एकदमच झोप यायला लागली काहीच म्हणजे काहीच समजेना.
ह ह
प्रत्येक वेळेस मागं बसतोय त्यामुळं झोप आली पेंगाय असलो आपलं घालतोय मी त्यामुळे दिसत नाही, होतंय लई खरं या वेळी समोरच होते.
पण
ती गाणं म्हणाय लागल्या.
होय तिचं अंगाई गीत हाय तेे झोप आली की म्हणतो.
होई.
होय.
फ्रेंड्सचं पण आज हे मी काय? एक तं खायचा प्लॅन बनवणार होतो. आणि मध्येच राहिलं. एक मिनिट हं. तर म्हणे का एक मिनिटच हे बघून येतो जरासं. हम. आ- आणि काय?
आल्यानंतर जेवला?
अ - नाही म्हणजे हे ते भात खाल्लं ना. हॅलो! हॅलो! आवाज येतोय.
भात खाल्ला बाई नुसता.
होय होय भात खाल्ला. येतोयं.
हां.
भात खाल्लं अजून भूक लागल्या आता खरं काय बनवायच समजना म्हणून बसलोय. सकाळी विचारलो मी आमच्या काकिंना. इथ काकी आहेत. नक्की काय मग तेनी म्हटलेत की एक मिनिटच
हा हा.
मला ना एक कॉल यायला लागलायं थांबा चं. दोन मिनिटं हा तुम्ही चालू ठेवा मी हे करते नुसतं.
हा हा.
आणि तुमचं कसं चालूय मग?
काय नाही. मग. निवांत हाय.
हॅलो!
मग. हॅलो!
हॅलो! तुमचं कसं चालू हाय? हॅलो! हा तुमचं कसं चालू हाय. येतोय - येतोय.
निवांत हाय. हा हा. मग.
हॅलो!
हॅलो!
हा तुम्ही बोला मी थोडसं मॅसेज करते. अ- तुमचं काय काय केलं सांग. रात्रीचं काय ठरवलंय करायचं.
काय ते.
रात्रीचं काय करायचं ठरवलाय.
बघू आता, अजून ठरायचंय.
होय, जास्त ठरवा मग एक मिनिट हा, हा हा चालेल.